हॅलो
हा त्यांना म्हणला इकडे शकुतला त्याला काका स लोंडािित ते हा बोला ना
शकुंतला
हॅलो हा शकुंतलाबाई काकासाहेब लोंडेई म्हणजे ते तु तुम्हाला जो फोन देल एक मी त्याच्या मग ते अक्काचे नाव निकडल कारया म्हणून ती इकडे शकुंतला बाई काकासाहेब लोंडईला कॉल केला असं दाखवते
हा का
हा म्हणजे नंबर यांचा आहे आणि नाव त्यांचं येत असं होत ते
हा का
मॅम हा मॅम ल नेमकं कसं आहेहीच का नाहीेत बरोबर त्यांच्या नावाने दाखवतते मग
मग ते ज्याच्या नावन खोलेलं असल ते काळ राहत असताना कार्ड पण त्यांच असल फोन मध
नाही ते आकाच्या नावान कार्या उघडालय पण सिम कार्ड यांचय समजा नंबर तर मग त्याच्यामध्ये आपण बरी च्या नावानं काय उघडला मग त बरीच पाहिजे ना बोलाला समोर ते माणूस असत ला असं हा मग तेच ना हा
हम् हम स्वयंपाक काय केलता?
स्वयंपाक काय? गेलाय आज येवनक शनिवार आहे ना आज
बाई मग आज काय सोप सोपच होत आज हम्म हा का
हो सोपं सोपच होत आज सगळं.
हा का हम् हम्